हॅलो.
हॅलो हां बोला.
हा तुझे किती कॉल राहिले दिदी.
अ माझे का चार पाच बाकीत.
मग तुला एक माझ्या बहिणीचा नंबर देते मग तू तिला कर लागलं असतं म्हणजे तुझी अजून दोन कॉल होतील.
याच्यावर नाही ना बोलू आपण दु ते बाहेर बोलून घेऊ आत आता विषय मांडून घेऊ आपण.
अससं करायचं हा चालेल चालेल. मस्त.
हम्म हम्म मी पण छान झाला तुमचा स्वयंपाक?
जेवण झाली आमची आता आवरलाय आमच्या घरातलं ना लग्न होतं ना दोन तीन दिवस ते चालू होत काल तर फोनच हातात घेतला नाही. म म्हटलं आज कॉल पूर्ण करून घेऊ हा.
हा त काय स्वयंपाक केला. हॅलो.
आ ते कॉल आला होता कोणच तरी.
अच्छा हा हा काय स्वयंपाक केला तुम्ही?
आजं वांग बटाक्याची भाजी केली
अच्छा हा हा.
आणि त्याच्याबरोबर भात मस्त लागतो ना मग भात ण घातलात आणि चपात्या बनवल्यात
ह पण स्वयंपाक पण काय करायचा काय करायचा त्यामुळे मग
भात भाजी कशी पण म्हण भाजीचा वयता आप भात चपात्यावरत आपण भाजीचा वहता घऊन जातो
हो काल तर काल तर माझ्या मम्मीला संतापाला तिने कारलेच घातले
हा पण खाता का सगळे
खातात सगळे खातात पण ते कारले ना म्हणजे त्यांचा कडवा म्हणजे कडूपणा गेलाच नाही काल काय झालं काय माहिती त्यांना हो थोडाफार राहिला होता हो खाल्ले होते तरी पण खातात सगळे खातात भरलेले असले ना भरलेले कारले शेंगदाणाच्या पोट मध्ये ते छान वाटतात छान लागतात
पण ते जास्त करू असल की नाही खावत ग
हो पण त्यांना अस उकळून घ्यायचं ना पाण्यात मग त्यांच्या कडवाट निघून जातो नाहीतर पाण्यात चांगल धून घ्यायचं
नाही नाही मी उकडूनच घेते मीठ टाकून उकडून घेते आणि मग बनवते असं हम्म
मग त्याचा कळवट पण चालला जातो ना आता पाल्याभाज्यांमध्ये पण काही कस नाही राहिला आहे ना
पडून राहिल त्याच्यामुळे त्याला चव नाही राहील असं झालं
आणि तर मेन म्हणजे पहिले कसं एक भाकर जरी का खाल्ली त्यांनी तर म पूर्ण दिवस शेतामध्ये काम करायचे
हो
पण आता त स आहेच नाही मग तशी भाजीपाला पण भेटत नाही आणि मग आमच्यासारखे हे मग आम्हाला आतापासून त्रास आहे पाय दुखेल हात दुखेल मग कारण की आम्हाला पोषण तेवढं भेटलंच नाही आता पहिले माझी आई सांगायची कि ते जेव्हा म्हणजे असं बाजारात वगैरे जायचे तेव्हा आहे तर
कॉलेच आहे का
हा हा कॉल येत होता तर तेव्हा आहे ना म्हणजे ते झाड वगैरे चढायचे ना तर तिथे डिंक वगैरे राहायचं म्हणेल तर ते आम्ही तिथे चुकून घ्यायचो ते तिथे खाऊन घ्यायचो मग नंतर हात ते झाडाचे डंक असतते
हा हा हा हा
हा ते तर मग त्याचेना मग शरीरात ताकत असते पाहिजून आपले बोन्स कमजोर नाही होत हडकं
हो ना
असे हो असं राहायचं म्हणे आणि आता तुम्हाला डिंक आणून जरी तुमच्या समोर ठेवलं तरी तुम्ही चघळत नाही मणे ते तोंडात
हा ते तर रायच
हो कारण ते आवडतच नाही मग म्हणून मग डिंकाचे लाडू वगैरे असे करतात थंडीमध्ये हम्म
हम्म आणि प पहिले कसे एवढ्या पावडरी नव्हत्या मारत ना आता सगळ्यांच ह्याला पावडरी राहत ते त्यामु फ्लावर तर खावायची इच्छाच होत नाही त्याला जास्त पावडर लाहते होता
कश्याला?
फ्लावर
फ्लावर ना हो आणि स्वाद पण नाही येत ना तसा. पहिले टेस्ट किती छान राहायचे आम्ही लहान राहायचोना माझ्या वडलांची दुक दुकान होती भाजीपाल्याची तर तेव्हा ना म्हणजे ते भाजीपाला वगैरे भरायचे ना एवढं काय समजायचं नाही पण आठवी नववी ला अस तांना मग थोडंफार तर मग ते भाजीपाला वगैरे आणायचे चांगले तर इतका छान भाजीपाला अस असायचा ना खूपच छान म्हणजे अ बघतात ते फ्लावर पण एकदम व्हाईट व्हाईट आणि त्यानंतर हिरवा भाजीपाला पालक पण खूप छान असायची. आणि मग कसं मग फॅमिली लोक कशे मग याच्याकडे चांगला भाजीपाला भेटतो आणि हा घरचा आहे थोडीशी पैसे द्यायचे आणि जास्त भाजीपाला घेऊन जायचे.
हा ते पण आता नाही पण आता दोनशे तीनशे रुपयाचा भाजीपाला तो पिशवीत दिस त नाही एवढा एवढाच येतो.
हो खरंच ना. आणि आमच्या इथे आदिवासी भाग असल्यामुळे ना मग आम्हाला थोडाफार भाजीपाला चांगला भेटून जातो. कारण कि ते लोक कसे अ आदिवासी लोक घरी शेती वगैरे करतात मग त्यांच्या शेतीचा जो जास्त उरलेला भाजीपाला असतो मग ते बाजारात घेऊन येत भेंडी तर खूप छान भेटते.
हा ना.
हो मग ते घ आणि वांगे आणखीन मग बाकीरानी भात लावलेला असतो तो चीनोर भात नसतो का छोटा असा
हां हां.
तो भात वगैरे म्हणजे खूप छान ये ये म्हणजे आदिवासी जिल्हा असल्यामुळे मग भेटून जात आम्हाला हम्म.
आणि स्वस्त पण भेटत असेल म तुम्हाला.
हो स्वस्त पण भेटत स्वस्त भेटत पण म्हणजे आता सीझन नुसार आता त्या लोकांनी पण उन्हाळ्यामध्ये इतका भाव वाढवून दिला पाारी भेटायच स्वस्त पण आता नाही एवढं.
आमचा कसं नाशिक मधला भाग येतो ना तस माहाग आहे आमच्या इकडे.
हो हो हो.
आमच्या इकडे मार्केट जवळ येतं ना त्याच्यामुळे शेतकरी सगळे तिकडच ने
हम्म हम्म.
एकदम जवळ ये दहा अकरा किलोमीटर फक्त. त्यांच्यामुळ एवढा एवढा थोडा जरी असला ना तरी तिकडें घेऊन जातं ते नाशिकला.
हा हा हा.
आणि भाजीपाला पण महागच आहे आमच्याकडे.
हो ना तुमच्या इथ द्राक्ष खूप छान भेट तात द्राक्ष असेल हा मी तिथे आलो होतो फिरायला. सुलावाईन ला वगैरे गेलो होतो आणि मी फक्त सुलावाईन वगैरे गेलीये मग मम्मीने ते फिरले होते बाकीचे म मी अर्जंट मध्ये घरी आली होते ना. तर मग हे तर तिथे काय सीताखाई वगैरे असं काय आहे ना? काळाराम मंदिर
हा आहे ना.
हा हा मग तिथे गेले होते. ह मग हे तिथे गेले होते मग त्यानंतर त्र्यंबकेश श्वर वगैरे मस्त आहे तुम्हाला तिथे फिरायला जवळ च्या जवळ
पण एवढं जवळ आमच्याकडें त्र्यंबकेश्वर आहे पण अजून आम्ही गेलो नाही
अरे वा
ते म्हणता ना जवळ जे असत त्याला जायचं जिवावर येत लांब लांब फिरून येतो कोल्हापूर माऊर असं ठिकाणी जाऊन आलो पण त्र्यंबकेश्वर ला जाणं होत नाही खूप वेळेस म्हणतो जाऊ जाऊ पण होत नाही ज्योतिरिंग असलं तरी जाणता येत नाही तथ जाऊ
अरे बाप रे जाऊन याय तो खरच आता या पावसाळ्याच्या दिवसात त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी तर खूपच छान दिसते तर आम्ही गेलो होतो पावसाळ्याच्या दिवसात गेलो होतो हा हा हां
एकदाच गेलेल ब्रह्मगिरीला वर पण आता प्रदी इच्छा होत नाही बाई खूप दम लागतो वर चढायला
हो हो ना हो ना जम लागतो खरं ही गोष्ट हो आता वयानुसार पण मग ते कसं आपल्या ताकद नसते ना मग एवढं चढण्याची हम्म आणि पा पाय पण खूप सटकतात तिथे म्हणजे प्रॉपर रस्ताच नाही हे ना तो. काठी ते कोणते्या कोण चालायचं हो ह आणि सगळं मग तिथे चिखल वगैरे पावसाच्या दिवसात खूप होतं
हो मग पायसटक वरतड्याल रला ना पायसटकत
होम
आम्ही रामवारी असती ना तेव का राम मंदिरापास ना त्र्यंबकेश्वरला पायी गेलो होतो या वर्षी आता या वर्षी परत जायच म्हजे मागच्या वर्ष गेलं तर या वर्ष परतय तिथून तर त्र्यंबकेश्वर चाळीस किलोमीटर येतं ना तेवढी पाय केली होती आम्ही
हो का
हम
हम्म नाही छान वाटत आम्ही एक वेळेस ना शिवजयंतीला तिथे ज होतो त्र्यंबकेश्वरला त्या मुलांनी इतकी छान अशी झाकी तयार केली होती अ घोड्यावर य तरर शिवाजी महाराज आणि जी जाऊ असे बसलेले होते अे म्हणजे पोशाख घालून ते मुलं बसलेले होते आणि मुलं तिथे इतकी छान रांगोळी पाळत होते ना खरंच खूप छान रांगोळी वगैरे काढणं खरंच खूप म्हणजे आपल्याला असं मुलींना लाज वा लाज वाटेल एवढीच छान रांगोळी ते पाठत पाडत होते हो खरच
काही काही मुलं खूप हुशार आहे रांगोळी काढायला
तिथे क्लासेस चालतात म्हणे त्यांना विचारलं ना आम्ही ते सांगत होते की आमच्या इथे ना म्हणे क्लास घेतात सर तर मग ज्या मुलांना आवडतं ते मुलं पण येतात म्हणे असं नाही की आणि हे जे काम आम्ही करतोय असं नाही की हे स्पेशल मुलींसाठी बनलय हे मुलं पण करू शकत ात म्ह मग त्यांनी ना आम्हाला डिझाईन वगैरे म्हणजे ते पाळतच होते रांगोळी आणखी एक छान अशी मोराची डिझाईन पाडून दाखवली होती बघा म्हणे असा हात फिरवायचा असतो असं सांगत होते ते आणि खर खूप छान अशी झाकी होती ते मुलं पण म्हणजे हुशार वगैरे आणि भारी त्यांनी म्हणजे आणि शिवाजी महाराजांच अस मोठ त्यांनी आहे ना अ हे तयारी रांगोळी काढली होती
हा का
आणि अशी मोठीच होती खूपच मोठी होती त्यांना विचारलं किती तास लागले म्हणे दोन दिवस लागले आणि ज्या दिवशी झाकी निघाली ना त्या दिवशी अचानक पाऊस
अचानक पाऊस आल्यामुळे मग ते सगळं हे झालं पण छान झाली होती वारी
हा ना बिचारे दोन दिवस दमले.
हो पण ते पावसामुळे ना, आणखीन ती मात ते कसं, रांगोळी चिपकून जाते खाली. तर मग थोडस स्प्रेड झालं होतं, पण छान वाटत होत ते.
हम्म हम्म हम्म
हम्म आणि खूप लोक बघण्यासाठी येतात स्पेशल बघण्यासाठी येतात तिथे त्र्यंबकेश्वरला. शिवजयंती वगैरे असली ना तेव्हा. हम्म हो शिवजयंती अ असेल ना तर तेव्हा विचारून घ्यायच तिथे कार्यक्रम होणार आहे का? मग ते बरोबर सांगतात की हा दर द असं पण दर वर्षी जातो तिथे. न आम्हाला जाऊन खूप वर्ष झाले ना आता तर काही माहिती नाही.
म्हणजे अ शिवजयंतीला यात्राच असती का तो फक्त तो कार्यक्रम असतो?
नाही नाही नाही फक्त तेवढी झाकी जा असते ती झाकी म्हणतो आपण ते शिवाजी महाराजांची. रॅली वगैरे त्या टाईप असत नाष्टा डीजे वगैरे असं असतं.
हां हां हां
हम्म
हा नसते आहे.
हम्म हम्म.
चालेल ना मग मग छान वाटलं हा तुमच्याशी बोलून.
हो का झाले का आपला टायमिंग झाला, का हो चालेल चालेल चालेल बाय.
बाय.